हॅलो. आवाज येतोय माझा? हा. बोला ना. हो बरी आहे मी.
बरी ना? आवरली कामे संध्याकाळची?
नाही. चालली आहेत आता संध्याकाळची तयारी चालली आहे सर्व.
हो हो माझी पण. नाही नाही संध्याकाळचीच तयारी चालू आहे. मुलं क्लासला गेली, आणायचे.
हो. ते काय आता शाळा वगैरे, दिवसभर शाळेत ना? क्लास परत अभ्यास हे चालूच आहे. हा.
हं.
काय नाही निवांत आता. आपली संध्याकाळची तयारी. करायची. आता उद्या काय सुट्टीचा दिवस आहे मुलांचा. त्यामुळे त्यांचच सगळं अभ्यासाच- हो. पण आता सध्या पाऊस चालू आहे ना, पावसातंन जाणार कुठे? हो. इकडे पावसाचं प्रमाण भर- पुर आहे. येतो तसा आता सध्या तरी चालू आहे. दिवसातन एक दोन वेळेस सर येऊन जाते. त्यामुळे नेटवर्क इश्यू पण होतो जरा जरा.
हा. पण या वर्षी पावसाचं प्रमाण तसं कमीच आहे.
हो. नाही पाऊस नाहीच या वर्षी. पण उन्हाळ्यामध्ये गरमी- च पण प्रमाण जास्त होतं. आणि आता असं वाटायलय की- उन्हाळ्यापेक्षा आता गरमी जास्त झालीय. कारण पाऊस बंद झाला की हा.
मध्ये मध्ये दोन तीन दिवस तर इतका पाऊस पडला. पण- तेव्हा आमच्या साईडला तर सर्व डायरेक्ट गुडघ्याच्या वरती पाणी होतं.
अरे बापरे! भरपूर प्रमाणात होता मग.
आता मध्ये तर पाऊसच नाहीये.
हा हा. नाही तसं वातावरण पण बदल असल्यामुळे पाऊस हे केलेलं ना? हवामान खात्याने सांगितलेलंच होतं- होतं ना तसं. कि पाऊस पडणार नाहीये सध्या. त्यामुळे बरेचशी आता जी शेतीची कामं वगैरे आहे- आहेत. त्याच्यामधे पण भरपूर आता पेरणी वगैरे- केल्यामुळं बरचसं नुकसान झालंय. हो.
आणि आत्ता मध्ये पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी काय पेरणीची काम करण्यासाठी लगबग केली.
हो हो. घाई केली आणि पण तस- तो टायमिंगच होता म्हणा. त्यात लगबग करायचं त्यांच हे नाही. पण कसं? त्या जून महिन्याच्या दरम्यानच पेरणी वगैरे होत असते. आणि त्या दरम्यानच जर पर, आमच्याकडे गहू- ज्वारी आणि कडधान्य पण येतात बऱ्यापैकी. पण जास्त प्रमाणात- ज्वारीच आणि ऊसाचं पण पीक घेतलं जातं भरपूर.
हो, आमच्याकडे पण ऊस
ना, हो, हो, हो. ऊसाचं प्रमाण जास्त ये, कारण कस आहे ऊस असं आहे की, ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्याचं नुकसान भरून निघतं, जरी इतर याच्यामधन इन्कम निघत नसेल त्यांना म्हणजे नुकसान झालं तरी त्याच जे उत्पन्न आहे, त्याच्यातून तो कमीत-कमी त्याच वर्षभराचा जो काय आहे खर्च तो काढू शकतो, त्यामुळे सरास शेतकरी जास्त प्रमाणात ऊस लावण्याचाच प्रयत्न करतो, हो.
अन्न त्याने, शेतकऱ्याने काम केलं तर आपल्याला अन्न मिळतं ना.
ते तर बरोबर आहे, शेती केली तरच खायला मिळणार आहे, नाहीतर आपण काय पैसा तर नाही खाऊ शकत ना? पैसा काय कमू शकतो फक्त, पण खाण्यासाठी मुळात आपल्याला अन्न पाहिजे, आणि ते शेतकरीच करू शकतो.
हा, म्हणूनच म्हणताना अन्नदाता सुखी भव.
हो, पण सध्या असं शेतकऱ्यांना प्रो त्साहन देणं, ही पण आपली जबाबदारी आहे. ज्यावेळेस शेतकरी संकटात असतो, त्यावेळेस आपणच उलट त्यांना सहकार्य केलं पाहिजे.
हो, बरोबर. आणि आजकाल बियाणे वगैरे खूप नुकसान होतय त्यांचं बोगस बियाणे वगैरे त्याच्यामुळे आपण आपण डायरेक्ट, जे गावठी आहे ना?
हो. हो. हो. हो.
हा, केमिकल विरहित शेती केली पाहिजे.
हो बरोबर आहे, सेंद्रिय खत, सेंद्रिय म्हणजे जे आहेत. त्या पद्धतीने शेती केलीच पाहिजे, कारण त्याच्यामुळेच शरीराला आपल्या हे एनर्जी पण मिळते, आणि सध्याची जे मुलांना वगैरे आता खातात, बाहेरच वगैरे मुळात त्याच्यामुळे पण भयंकर त्रास होतो, हो घरातलं
व्यवस्था सर्व, मेन शेतीवरच अवलंबून आहे ना.
हो, ते पण बरोबर आहे.
हा, शेतकरी जगलात तर मग
नाही शेतीवरती डिपेंड आहे, आणि एक दृष्टीने जरीही शेतकऱ्यांनीच खेती केली पाहिजे, असं काही नाही. जर आपल्याकडे पण अवे्लेबल असेल, तर आपण सुद्धा करू शकतो. त पूर्णपणे, आज होतं कसं नोकरीमुळे शेतीवरती आपण लक्ष देत नाही, मुळात. आणि नंतर ज्या वेळेस गरज बसते, आता कोरोनासारखा आपल्याला महामारीच संकट आलेलं, त्यावेळेस सर्व गोष्टी सर्व ठप्प होतय, पण शेती ही चालूच होती, शेती तर बंदच नव्हती. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी जरी बंद राहिल्या, तरी शेती चालूच राहणार आहे, क
गावाकडे जात होते शेतकरी, म्हणजे
हो. हो. हो. बरेच जण आता उलट, नोकरी, व्यवसाय, याच्यापेक्षा शेतीला प्राधान्य देतय.
किती जणांच्या कोरोनाच्या काळात नोकरी गेल्या, तर डायरेक्टली त्यांनी श तिला सुरुवात केली.
हो. हो. हो. शेतीवरतीच खर तर जीवन आहे आपलं मुळात, आणि आता जे आपण घरी हो आणि जितकं होता होईल तेवढं, आपल्याला स सेंद्रिय जे आहे े्रय खासून तयार के कारण ते आरोग्यासाठी चांगलं आहे मुलांच्या दृष्टी. आता आपण मुलांना पण कस अर्गनिकच दिलं पाहिजे. एक वेळेस आपण कुंडीत वगैरे जास्त करून आपण बाहेरून आणतो बरोबर आहे. कोथिंबिरी किंवा भाज्या वगैरे तर होता होईल तर आपल्याकडे जर. जागा उपलब्ध असेल तर त्या जागेमध्ये आपण ते थोड्या प्रमाणात जरी करू शकतो. जास्त नाही हा. तुम्ही काय करता म्हणजे नेमकं हम्.
मी फ्लॅट मध्ये ना कुंडी मध्ये बरस लावले गवती चहा, अद्रक, असं परत गववात. गहू पण लावते गव्हाचा ते रस असतो ना अंकुरचा. तो पिण्यासाठी खूप चांगला आहे आयुर्वेदिक.
हा म्हणजे त्याचे फायदे काय आहेत आप
असं मी छोटे छोटे असे आयुर्वेदिक वगैरे वनस्पती लावते. परत आपली हिरवी मिरची जे जे आपल्याला शक्य होईल ना,,
हो हो हो म्हणजे कोथिंबीर मिरची. किंवा मेथी वगैरे हे आपण गॅलरीमध्ये म्हणजे आपल्या हे करू शकतो किंवा पालक,
केमिकल जाऊ नये मुलांना पालक.
केमिकल नको कारण त्याच्यामुळे कस बरेचसे आजार उद्भवले जात आहेत आता लहान मुलांना. जास्त करून तेच होतय की त्यांना सेंद्रिय काही भेटत अस, नाहीे सगळं रासायनिक पद्धतीने आता शेती वगैरे असल्यामुळे तो उकावला. आणि कसं आपण उत्पन्नाच्या दृष्टीने ते करतात त्यात त्यांचाही दोष नसतो त्यात.
हो.
आपण जेवढ होता होईल तेवढ आपण पण टाळूया या गोष्टीे. याच्यावरतीच जास्त भर देऊन मुलांना ते आरोग्याच्या. त्यांच्या आरोग्यासाठी के पाहिजे आपण आणखी तुम्ही काय कर मुलांसाठी मग.
मुलांसाठी रोजचच आपलं.
हा हा रोजच्या म्हणजे जेवणात वगैरे आपण कसं मुलांना पौष्टिक हा.
कट नाहीई पौष्टिक फास्ट फूड जंक फूड म्हणतात ना. ते देत नाही बर्गर पिझ्झा कधीच देत नाही मैदा ज्यात ज्यात मैदा येईल किंवा चीज ऑरिगॅनो. चिली फ्लेक्स असं मिोनीस हे जे जे पदार्थ आहे ना त्यात केमिकल प्रिझर्वेशन असतात ना,,
हो आणि त्याच्यामुळे बरेचसे मुलांना आजार उद्भवतात लवकरच असं होत.
प्लाॅस्टिकचा डबबा देत नाही मी.
हा हा हा.
डब्यामुळे कन्सर होतात.
हा हा जास्त करून आपण कस असतील आ आपण लहान असताना आपल्याला आई ज्या पद्धतीने द्यायची हा.
बीपी ए फ्री बॉटल देतेत मी त्यांना.
हा हा हा हां.
बीपी ए फ्री असलेल्या त्या बॉटल मी प्रेफर करते मुलांना. आणि स्टीलचा डब्बा.
हा कारण त्याच्यामुळे कस आहे आरोग्याला हानिकारक नाहीच आहे मुळात आणि आपण सध्या व्यवस्थित आहोत त्याचं कारण आहे की आपल्या पालकांनीही आपल्याला त्या पद्धती.
आणि मी काय करते आपल्या ऋतुचर््यानुसार आहारात बदल करते पावसाळा.
ह हा म्हणजे आता नेमकं पावसाळ्यामध्ये तुम्ही काय करता.
अ पावसाळ्यामध्ये हलका जेवण बाहेर. पदार्थ टाळतो खाणं वगैरे आणि पावसाळ्यात
नॉर्मल आपल्याला पचन होत नाही ना. जेवण वगैरे सध्या हालचाल नसतेच मुलांची पावसामुळे ते बाहेर वगैरे जाऊ शकत नाहीत
पावसाळ्यात वात पित्त कर आहार टाळतो
हा हा हा हा
जेणेकरून वात्याचा प्रकोप होतो ना
हो आणि त्याच्यामुळे बरेचसे त्रास उद्भवतात आपल्याला हो आता जास्त करून आता मुलांचं जागरण वगैरे आता स सर मुलं काय करतात मोबाईल वगैरे घेऊन बस टी व्ही घेऊन बसतात आणि त्याच्यामुळे त्यांच हा
बरोबर
हो त्याच्यामुळे कसं त्यांना अ आहार पण व्यवस्थित ते करत नाहीत मोबाईल बघत बघत जेवण केल्यामुळे पण त्यांना एक तर आाती जेवण जात किंवा त्यांचं लक्षच नसतं त्या गोष्टीकडे असं होत त्यामुळे तेवढं आपण टाळत त्यांना हे केलं तर ते पचनक्रिया पण त्यांची हो मंदावते त्यामुळे ना आणखीन काय करू शक आपण मुलांनसाठी
मुलांनसाठी आपण हेल्दी फूडस योग एक्सरस व्यायाम
हा हा हां
आणि प्रवास प्रवासात नाही नाही सुट्टीच्या दिवशी
सुट्टीचा हो कारण त्यांना फ्रेशली होतात ना माइंड पण फ्रेश होत त्यांचा आणि हो निसर्गरम्य वातावरणात गेल्यानंतर
हा माइंड फ्रेश होतो मेन म्हणजे त्यांचा
हो हो कारण आठवडाभराच पूर्ण त्यांच शेड्यूल असत अभ्यास क्लास दिवस कसा जातो खेळायला जेमतेम त्यांना एखादा किंवा अर्धा तास मिळतो त्याच्यामध्ये एक दिवस सुट्टीचा हा
सण कोणता आवडतो सण वगैरे साजरे करतात
हो हो सण उत्सव आपले जेवढे महाराष्ट्रीयन सण आहे ते सर्व सण आपण साजरेच करतो त्याच्या अ इकडे जास्त गौरी गणपती हा सण खूप मोठ्या उत्साहात आणि होळी हे दोन सण खूप उत्साहात साजरे केले जातात इकडे म्हणजे तो सण
हो
त्यांच्यासाठी एक दसरा आपली दिवाळी अशी समजा हो हो आणि अ मेन म्हणजे त्यामध्ये त्यांच नित्य नियम आणि आर्थिक करणे सकाळी पूजा पाठ दिवसभर त्यांच त्या याच्यातच असतात ते काम वगैरे काही नाही त्या दरम्यान ते पूर्णपणे सुट्टी घेतात कितीही वे त्यांच कामकाजच शेड्युल
तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला थँक यू धन्यवाद ताई
हा हा धन्यवाद